आवाज कधी
हॅलो
हा आवाज ते आवाजच बंद करा हा येत येत
ह ते टी व्हीचा खूप आवाज येतो त्यांचा
हा ना त्यांना इतका कमी केला की नाही काेत
ऍक्चुअल मध्ये कोुणीला आवाज होतो
लावल्यानंतर तो भोका आल्यावर तो स्टार्ट सुरवात केली टीव्ही लावली त्यांनी बटन दापल्यावर ह ना ना ना देवते ंओवतात म्हणून ते कमी कमी करतात आवाज
ते तेआम्ही पण जेव्हा गेलो होत तर लास्ट टाईम
हा
तेव्हा पण ते टीव्ही चालत होतले
हम्म
तर ते काय बोलत ते कळणार त्यांना बोलला हा कमी कर ना आवाज मग कल ना रे फ का सवाज ब का नी ह.
ह ह तेवढंच मनोरंजन आहे फोनवर बी बघत
आता झाले सल हॉलम जागा झाली असेल आता
नाही काही नाही ह तशीच म मला मी कशालाच हात नाही लावलं ना अजून
फक्त बेड बेड फक्त बेड बनवलाय काय?
हा बेड म काय सामान टाकले थोडून त्याच्यावर गादी टाकली.
अच्छा.
आणि मी बस ना- तर नेमकं काय सामान टाकले कारण प् सामान बाहेरच आहे.
हम्म.
बरो बधबा पाण्यासाठी पर्यटकांची गर्दी काय माहिती?
आता ते दरवर्षी असतच ना हे पहिल्या पहिल्या पावसात जातात अतिउत्साही माणसं
हो भंडार दरा मारी आम्ही शाळेच्या सहलीत बघितलेला आहे एकोणीशे चौऱ्याऐंशी ला पंध्याऐंशी ला त्याच्या प्रज नाही पिक
आम्हाला पण तो जोसेफ घेऊन गेला होता जॅगवर मधला इकडचा त्याच्या गाडीतून तेव्हा त्यांना दाखवलो तेव्हा ते त्याच्यानंतर मी गेलो दोनदा
हम्म.
बाईकने तरणला पण एकदा घेऊनेलो होतो पण तेव्हा तिकड दुष्काळ होतात सुकाळ काय पाणी नाही काय नाही आ रस्ता पण ल खराब बोोलो जाऊ ते बस झा बोल एकच बघितलं लाईफ मध्ये बस झालं.
ह.
रस्ता नाही खराब आहे.
औरंगाबाद आता पाऊस संपल्यानंतर दोन तीन महिन्यांनी थंड्या थंडी सारताना बघायला चांगलंय.
हा आपण जेव्हा काहीतरी नावं काढतो.
हम्म.
समजा तिथं जाऊन यायला तर हजार रुपये खर्च येणार बरोबर समजा
ह.
असे साईडला पहिल्यापासून प्लॅनिंग करत तीन चार महिने आधीपासून की तिकडे जाऊ तिकडें जाऊ कुठला खर्च नाही करायचा पैसे जमा करायचे आणि नेमकं काहीतरी होतं ते तिथलं जाणं पण नाही ते पैसेाचे तर डबल पैसे जातो त्यापेा मी ते आता नाव काढाचं बंद आम्ही शपथ घेतली
नव
चार वर्ष झाल्या आवडका नाव काढलं काय काय काय नाही काय होतच मरुे बोलतला जायचंच नाही आम्हाला नाहीच जायच फकट निल कुणी येणार
कुठे जाय
होतच नाही ना काय होतच नाही प्रॉब्लेम तोच आहे काय होतच नाही तेच कळत ना की का होत नाही
हा त्यामुळे जेव्हा जमेल तेव्हा
काय जेव्हा जाते ते आप आपल्याला नाही माहिती जायचं न्यायचं असेल आम्हाला औरंगाबादला ऑटोमॅटिक काहीतरी होईल नि सर्ग चमत्कार आपण काही टेशन नाही घ्यायच तर
तेच ते माझे दोहा्याला पाठवलेले कपडे इतके इतकी अस आहे त्याच्यावर ते सगळे त्या कग्याना झाडून परत. जटांमध्ये बुडवून गरम पाण्यात बुडवून. मंग मशीनला नावाचे ठरवले वरच आहे ना. ते त्याच्या म ते परत राहि त्याच्यास.
ते एक ना लिंट रिम येतं एक.
हम.
टी मार्टला भेटत अस गोलगोल असत त्याच्या कपट्टी काढायची आणि त्यास कपडा फिरवायचं सगळ क चिपकतात.
हो हो ते पण आहे आणि ते असं का हा.
परत त्याला किस्ती टकली ना कि ती पोरची एक लेअर काढून टाकायची. आता मध्ये अजून चिकट असतं मग त्याला कोणा असे दहा बळा लि त्याच्या आतमध्ये
कपड्यावर तसेच काढायच नंतर त्याने कंगवा टाईप काहीतरी आणलं असं असं कंगवा त सगळ येतं ते चखटपटी तर जास्त चांगलं आहे सगळं निघत त्याल चिपकून सा इचछध्ये चला.
अ इथं पण त्या दिवशी मी बघितलं.
हम्म.
एक बारी कुंचका उडतोय.
हम्.
तर मात्रचा केस. म्हणजे मांद्रचा कंच कुठून कुठून कुलर मधून तर एवढा तर साफ धुतलाय तरी तू कुठुमला बाहेर काय माहिती म्हणजे एवढे घुसून बसतात ग हा ना.
हम्.
एवढं घुसून बसत येत ते मला तचे केस
त्याला तर अा. जटा असतात ना त्या वायांना असत तसल्या जटाई वायांना तसल्या त्याच्या केसांचे झाले तर तिचं का नाही ती स्वच्छ ठेवते. य पण नाही असं कुठे दाग हे घट्ट झाले केस हेसले वाढले तर
ह.
त्याला ते कापता पण येत नाही सगळे केसस त्याची कटिंग करून टाकले तर त्या सगळे नाही करता येत.
अच्छा.
हम्म त्याची काजीच नाही घेतली ना त्याचा आंघोळ घालणं त्याच्या केसाला शॅम्पू लावण तेल लावणं काय तेचस्त ते कि दुसऱ्यांचे मांजरे किती छान दिसतात. अगदी सिल्की सिल्की मस्त हे दिसतय कनलात आवत दिसल्यावा आणि
अचछा.
काय नाही का मला बघावस वाटलं तर जाते तिकडं. आता सकाळपासून उठते गेले आता इकडे आणते परत परत दोघ जण तेव्हाच पाहिले या फोन मु डोकच नाही ना ऱ्यावर कधी कंप्लीट करू कधी कमप्लीट करू. चौस वळच नाही. आणि बाहेर बघत राहते पाऊस. किन जाणार लोक हिरवळ काम करता करत. एक महा शाल ती बचारी. तेव घर बाहेर पडयचा प्रयत्न केला त्याला पकडून बा टाका म्हग तो सापड दि नव्हती. त्या पाय पसण्याच्या फडक्यात रावी केल्या सोडावे बाहेर गेली बसले का नाही हम्म अे. कारण खाच्या काात्यावर जाऊन थडकायचे तिला वाटायचं हिथून बाहेर जायच. वर काच उघड्या तिला कळत नव्हत्या ते खालीच. त गलेशीेग ते आर्किटेक्ट ला.
हो
काय तरी आज ते लाईववर सुजिते दाखवले त्याच्या आई बापांला. अजून बारामती ल साहत वाटतं. झाडांला पण पाणी घालताय. शवेजारच्या बाईला फोन करत अवड्या पाणी घाल तीन तीन तास हे तर पाणी येतंय वॉटर सप्लायच तस सोडून देतात ते. त वर चढत नाही ना. त्यांच्या घरात तर ते दुसऱ्याच्या बोरमधून घेतात त्यांना पाणी मिळत ते तसंच जातात. त्याच्यामुळे झाडू तुमड हिरवेगार आहेत. ते बंद करता येत नाही ते पूर्ण खुलच पाईप आहे तो.
अच्छा
हम्म
बरे पण शांत शांत बरं वाटत सग.
खूप छान वाटतं रात्रीची भीितवाटाची थोडीशी. कार कसले पण कीटकनतेन पाऊस पडल्यावरर लई किडे यते बाहेर गोळा घलते. गोमची भीती वाटायची नाही काय ते म्हणजे कधीच. हा ना. आणि ते काय करते बागेत दोरी बांधते त्याच्यावर कपडे टाकते. एखादा कोळी फिळी घुसला एखादा किट घुसून घसला तर तसं कळणार ना. मी नाही टाकत तकड मी आल्या बांबवर टाते त्या सिधल्या. रंगून रंगडं खडकडत असो कां काय कपडे वाळून देतात वापरे. आपापच जंतुनाशक होऊन जाते उना
पऊण खूप असल
खूप असशीदम अरे ते माणसाला त्या कूलरच चचेड लागलंय आता आम्ही कूलरची वाड बघत होतो मंतरी येताना कुलो राणार तेव्हा सुजीचेवडील मी आधी ज याी लिहिलं होतं ना एक कुलर असेल हे असेल तेव्हा काही इनवर्टर वगैरेचं ठरलं नव्हतं ना हे. त्या सामान पाठवायचं मला. बघ बघितला उडून म्हटलं सगळ गंजला होता म्हण त लहान भंगालाात टाकून. ब
ह ह ह
काय एक जडा क प पाणी. म तर काय कराव. नाही तस तर मला पण त तिथे एकच मांखा आहे. आणि तो एका बाजूला आहे त बेड वर नीट लागत पण नाही हवा. आपल्या घराारखच घर आहे मोठं त्यांचं सरवडच्या घरासारखं. आणि एम प दरवाजे समोर पण खाय. पलीकडे पूर्ण घर मोकळेच. बाभक. आता काय पावसाळा हिवाळा तर अशात लागते कुदरपण. पत्र्याच घर असल्या ते घरवून पडतेय.
अ आता ते ऑक्टोबर मध्ये होणार गरम भरपूर.
हम्मम म्हणटलं तर आपल्या पॅसेज मध फॅन आणून लावता येईल तिथे म्हजे मला. बरं वाटेल जरा.
हम्म
लावू शकते.
पॅसेस मधला फॅन पॅसेस मधला म्हणजे?
तिथला आपला सुरवटचा बाहेरचा फॅन. होता कि बाहेर त्याच्याखा झोपायचां पप्पा. त्याल्या त्याबल्या जवळ. ते काढलाय का नाही ते बघावं लागेल. कुणाला सांगां बघायला ना लक्षात आणून देण्यासारखी गोष्टी होते ना ती मग
हो
हम्म फॅन आहे का बघा म्हणल्यवर अगो बाय बघायला गेल. एना उ कास. म आता जाणार आहे आता म चाव्या घेऊन.
हा आता चाव्या घेऊन ठेव.
हम्म उघडनंत बघतायईल गनप. ती म्हणली ना त ही आरती मिळतील बायका म्हणून.
हा हा.
कायच पाण्याची पण काय गरज नाही एवढी दुसरं झाडू काढलं तरी जमते हात पाय धुवायला तर काय हे्यावाच्या घरी येत आहे मणा.
हम्म.
मशीन लावा ते पाणी भरा टाक्या भरा. ते कुटाने करण्यापेक्षा नुसतं झाडून काढायचं नाय. हातद व्हायला दुसऱ्याकडं घेत पाणी.
ह हंम
तेवढ तेवढं तर मला करता येईल ना.
एकटीला?
एक मी नाही झाडणार रे ती बायका देत असेल तर.
हा फक्त ते दरवाजे ते ग्रिल आहे ना ग्रिल ते गंजलय. ते लॉक त्याच्या आधीच खराब लोकांनी माती टाकली होती माहिती आहे ना.
हो